हॅलो. माझी वॉईस येतय?
हॅलो. आता आली. होय, होय. तुझी वाॉइस क्लिअर हाय.
तर मी म्हणत होते की आपण आपले फेस्टिवल् का सेलिब्रेट - - करतो. त्याच्याबद्दल मला तुझ्याशी थोड डिस्कस - -
हा.
तर फेस
ठीक हाय मला पण सांग जरा मला पण फेस्टिवल बद्दल माहिती मिळणार. तुझं फेवरेट - - अ माझं फेस्टिवल अगर फेवरेट सांगितलीस की दिवाळी, रक्षाबंधन - - आणि होळी ते माझे फेवरेट फेस्टिवल्स आहेत.
तुला त्याच्या मागची स्टोरी किंवा ती साजरा का करते तर ते माहिती आहे का.
अ रक्षाबंधन ते सर माहित आहे मला होळीची पण माहित आहे ब दिवाळी इन्फमेशन मला मा बा मा नाही तु मा अस की तू शेअर करू शकतेस.
आता दिवाळी बघ तू जस बोललीस की तुला दिवाळी खूप आवडते पण दिवाळीत आपण दिवे, हे फराळ वगैरे काबर बनवतो हच्याबद्दल तुला माहिती आहे का.
नाही.
बघ आता फराळ आपण इतर वेळेस कधी फराळ बनू बनवतो का. की चकली म्हण चिवडा म्हण चिवडा पण इतर बेस बनवू शकतो पण चकली म्हण करंजा म्हण शंकरपाळा म्हण गोड शंकर खार्या शंकर पळ्या खऱ्या आपण फक्त दिवाळीतच सावरर बनवतो तर दिवा हे बनवण्यामागचं पण कारण आहे की, काय बघ आता इतके वर्ष म्हणजे इतके महिने आप दिवाळीचे सण कधी असतो, जव्हा हिवाळा महिना असतो तेव्हा दिवाळीचे सण असतो. हा. तर ते हे जे पदार्थ आपण बनवतो ते आपल्या शरीरात उष्णता जन उष्णता पैदा करतात. म्हणजे उष्ण आपलं शरीर कस उष्ण राहील हे ते पदार्थांनी आपल्याला होत म्हणजे ते पदार्थ खाल्ले की आपलं शरीर उष्ण राहायला चालू होते. अ ज आता बघ एक महिना पूर्ण दिवाळीचा एक महिना आपण तेच पदार्थ खातो जस की चकली चिवडा व समज चिवडा मिक्स फरसान मका चिवडा माझी वॉइस येते तुला. म आहे